हो
झाली का म्हझे सकाळ
आत्ता उठलोय बघा
हम्म हम् हम् काय एवढं वेळ का
रात्री मॅच बघत होतो त्यामुळे झालं वेळ आता काय करू
मु ब्राझीलची
जी न्यार खेळणार होता आज
हा हा किती झाला स्कोर
तीन चिन्य झाला आघाडीवर ब्राझील
होय कुणी कुणी मारले अ
विनषहस मारला दोन म कोन्यान मारली एक विनशिहास शी अशी अजून एक बसले असते पण होल दिला मग ते कॅन्सल झालं नाय तर नीलिशिष ची हतीतर आले असते चांगली गडी ब्रजील मेन मार आला शेवटला मिनिट शेवटच्या मिनिटाला आत घेतल्यात काय उपयोग नाही
म पब्लिका आपले सगळे त्याच्या साठी च तर थांबले होते कधी आत येणार म्हणून तरी तरी आता आता घेतलं मग बरं पब्लिक खुळ झाला असत आता एवढे दिवस येणार येणार म्हण
उलट घ्या काकू लवकरात त्यांनी
होय आता आघाडी वर हायत म्हणल्यावर त्यांनी घ्यायला पाहिजे त्या का तर हरणार नाहीत आता मॅच हम आणि गोल पण बसली नसती असं काय गोल बसली नसती तुला घेतल असत तर
नाही नाही स्कॉटलंँडची टीम चांगली खेळालती सोड
ह हा नाय खर असं त्याला ते ज्या प्लेयरला बाहेर काढला त्या प्लेयरला असं काय म्हणजे नेमच्या जागी असं काय त्याला कमी जागा नसते काय फरक पडला नसता तस
ते बॉ बॉलकीपर मग बोलड नाही तर की स्कॉटलड पण मारलेल्या आहे बऱ्यापैकी सगळं कॉर्नरला हेट देन मारलेलं चांगलं पण सगळं ह्याला आडलं गोलकीपर न अडला सगळं बॉल
मग काय विषय आपला चेरी लय ट्रेनिग दीलता
व्हय पृथ्वीराजने त्यांच्या गोलीमुळे आडल्या द गु द मॅ होरला पण चांगली खेळालती
हा हा हा
हो
आता आपले किती मॅ
शेवट राहिल्य आप सकाळी सहा ला काय तर आहे वाटत शेवट शेवट आपली गटातली शेवट असून पूर्ण ग्रुपशे सगळत शेवट मॅच आपल्या
होय
आपले मॅच झाली की लगेच हा आपला मॅ आपली मॅथ झाली शेवट ची लगेच रांडऑफ थटीडू
हा हा हा हा हा हा असा विषय हाय व्हय ओ
कोण आल बघा तुमच्या घरात
तुमच्या घरात आले आबा साहिब बाबा भाजी घेऊन आले
आज कसं काय गुरुवार
का आमच्यात काय नसते तस बाजी संपली आणत आम्ही
लक्षम भरत नाही
हम आमचं काय ठरलेलं नसते दुसर संमकले काम
रवा जाण त्या
ह आठवड्याततात आमच्या तस नाही तुमच्या पाहिजे तस
म काय
मशीन तेवढं लाव आता आमच्या तस का नाही कधी पण आणतात बाजी सफल तशी
तुला
काम कामकसते तु काय सगळ पुोस झाल पुसून ठेवा लागत
वैरे तमचा दिस मेन रोड लाग
हम्म ते सगळं रोज झाडण गते दु काय होत नाही एक दिवस लुटले ना की पोहत्या ना निघते जरा
एवढा
मगा आहे
आता आमच्यात जरा पावसामुळे कमी झाले
आम तप कस पावसामुळे होते कमी तर ते आणि पावसाचे बसण वगैरे ओळ की नाही त्या आणि घाण येते परत सगळी
परत आता समोर बांधकाम चालाय ना आमच्यात मोठ
हा होय तेचब भरपूर हो हा चालू आहे चालू आहे एक पाच मिनट
हा हा तेच म्हणलं आता बघ नज कस अजून ते आता पिराचं सगळ साहित्य आण चाललंय
आम्ही पण जायाचं म्हणालोय संध्याकाळी आम्ही पण जायाचं म्हणालोय खड आहे
हम्म हम् आज कत्यलयात्रा आहे ना
हम् तेच फिरायला मम्मी म्हणालती मघाशी जाव्या म्हणून
ह ह
मग येणार असलं तर ये आमच्याकडे सगळ आता गर्दी असत्या तेवढं मलिदा द्यायला परत
हा तेच की मलिदा तेन द्यायला की आता बघूया आता पहिला मम्मी त्यांच्यासोबत जाऊन येतो
हम्म संध्याकाळी निवांत ये हम्म जा हम्म हम्म हम्म हम् काय कर त्यांच्याबरोबर जाऊन ये आणि मग वेळ असला तर मग येई आम्ही काय निवांतच असतोय आमच मलिदा दिला ते सैली आटी बांधतात ते झालं की मग झालं
तिघजण कसं जायचं आता ते बघायलाच पाहिजे
मग ते कसं आमच्या सैली अट्टी बांधतात म्हणजे फिर गेल्यावर मग आम्ही अंघोळ करतोय फिरा व त्याच्याशिवाय आंगोळ नाही मस्त संध्याकाळी फिर गेले की मग त्यांच्याबरोबर सैल्याटी सोडायची पाण्यात
असा विषय आहे होय हम् हम् हम हम् हम् हम हम
म मी मला बांधता करते तस हम् आमच्या आजोबा करायचं
ह
आजोबा करायच मग मीबी करतो आमचं बाबा काका ती पण कराआल्यात
भारी आहे की रे मग
त्यांच्या बरोबर मला बी लागली सवय आता
हम्म आमचं काय तसं नाही एवडं
आता पावसात बघा खेळायला भारी वाटतया खरं आता पोरं येईना झाल्यात पोरांच्या सुट्ट्या संपल्या
कोणा कोणाच्या सुट्ट्या संपल्या
त्याज कॉलेज चालू होईला लागलया
आता आपलं होईल सडेक पंधरा दिवसात
होत नाही सोड आपल्याला अजून आपला कस गणपती पर्यंत निवांतच असतय
हम्म म्हणजे काय गणपती झाल्यावर घरात बसायचं काय आपण गणपती पर्यंत घरात बसायचं
तस काय लय कीच कीच नसत्या सेम अर्धी होते अर्धी सेम होते त्यात पण अर्ध्या सुट्ट्या असत्यात
हो आता आपला उत्सव येणार मोठाचा मोठा आपला सगळ्यात भारी
मग हम्म त्याच्यासाठी ते सगळे निवांत असतील
बा
आणि ते काय आपले ठरलेला घरातला गणपती
गेलं की जायचं व्हय दहाला गणपती गेल की शेवटचे एक दोन दिवस आधी जाऊन यायचं सगळी मंडळ बघून
आणि ह्यावेळी काय पाच दिवस आहेत बारकं गणपती त्यामुळे ह्या वेळी लय गर्दी होणार
की
नाही मागच्या वेळी जास्त होत मागच्या वेळेस सहा दिवस होते वाटतात सहा दिवस हम्म म आता पाच दिवस आले त्यामुळे ह्या वर्षी गर्दी होणार आणि परत आणि ह्या वर्षी आणि अ अँटिक अँटिक मूर्त्या सगळ्यांनी हे केलं साखरलं
बघूया की यावर्षी पण
हो या वर्षी आमच्या भागात भरपूर आहेत अँटिक मूर्त्या आमच्या भागातली काय करतात आता कसं आमच्याकडेच कस म माणसं जास्त येत नव्हती आधी तर जेव्हापासून अस जरा काय वेगळ्या वेगळ्या मुर्त्या करायला लागलो तेव्हापासून
मागच्या वेळी ते काय तर झोपळ्यावरती की कश्यावरती होत
हम्म झोपाळ्या वरती होता परत अंतराळी एक होता ह्याच्या म उंदिर मामा च्या पाठीवर बालगणपती
मी आणलो की मागच्या वर्षी बाळगणपती
परत आणखीन काय केलता आमचा नागाचा गेलता गणपती त्याच्या आधी राक्षसाचा रूपात केलता.
आमच्या घरी, आमच्या घरी तसलं असतंय दादा आमच्या घरी नाही म्हणलास तर मागच्या वर्षी विठ्ठलाचा होता. त्याच्या माग मागच्या वर्षी ह्याचा होता अं
आपण निवांत
व्हयय नाय, व्हय परत मागच्या मागच्याच्या मागच्या वर्षी कृष्णाचा होता.
हम्म हम्म हम्म आमच्यात घरातला गणपती कस शाडूचा असतोय. आमच्यात म्हणजे आधीपासून प्रथा आहे ती. होय साधा आपला लाल लालबागची मूर्ती असत्याय.
लालबाग असते तरी लालबाग तरी असते काही जणांच्या घरी
दगडू शेठ पण असतोय. होय खरं आमच्यात रंगीत नाही शाडूची मूर्ती नुसता, रंग वगैरे काय नाय नुसता माती त्यामुळे आम्ही नदीला सोडतो. ते त्यामुळे काय? आपलं प्रदूषण होत नाय.
आम्ही पुढं दान करतोय तस समोर वालाजी वर्गात
हम् हम्म हम्म हम् हा तुमच्याकडे कुंड असतात ना ते
होय कुंड असतात.
ह आमच्या इकडे पण ठेवत्यात नदीवर आपल्या चौकात चोरस्कर चौक कात खरं कस माणसांच्या माणसं काय आपल्या ऐक नाही चार चार पर्यंत बॅरिगेट असतात साडेचार पासून बॅरिगेट काढाला लावत्यात. दंगा चालू असते दिवसभर चार वाजेपर्यंत पोलीस म्हणत्यात सोडाय नाही. परत आमची माणसं जातात सोडणार सोडणार मग परत करतात साडेचार वाजता कारण त्यांना वरनं आदेश असतोय शेवटी मग ते करतात. चार वाजेपर्यंत असते बॅरिगेट परत मग हाय असं सोडतच पोलीस ते काय ऐकत्यात काय? हा मग काय विषय नाय आम च्यात काय बऱ्यापैकी शाडूच्याच मूर्त असत्यात भागात सगळ्या एका दुसऱ्या म्हणजे हा म्हणजे भरपूर जणांच्या शाडूच्या आहेत. आता काय नवीन नवीन पोरं आहेत ही ह्यांनी सगळ्यांनी चालू केली रंगीत मूर्त्या
तर ते कसं आधीपासंन हा आधीपासं प्रथा असली की नाही मग चाल ते एकदम बदलली की नाही ते काय तर करा लागतय पहिला हा एकदम काय तर एकात करावं लागत त्याला विधी मग विधिवृत्त त्याला पूर्ण करून मग बदलाव लागतं. नायकिकांनी ते एकदम बजर ल्यावर कायत त्यांच होते परच कायतरी घ्या
व वाबााती आणि असतेले वास्तश्या त्या
ते पुढे न्यायचं
नाही तर काय
आपल्याला काय त्यातली माहिती नाही त्यातलं आपण काय करायला
तेच की वेबचं, अंगलट येतंय नायतर
काल स्वप्न लई भारी पडली सकाळी आता पार्टी रि हयाजच कि रिझल्ट निकाल आला आऊट काय?
निकालाचं व्हय मला मिटारीनं वॉइस हे टाकलाय अ वॉइस मेसेज
हा
आणि टाक काय लिहिला असेल त्यात काल रात्री झोपलो. झोपलाय आणि स्वप्न पडलं. म्हणलो काय सांगलायस म्हणलो? झोप ल्याव स्वप्न पडलं तुला? काय सांगाल्यास म्हणलो. काल रात्री झोपलो. झोपलो आणि स्वप्न पडल म्हटलं बघ. ल काय संगालायस महणल? स्वप्न पडल झोपल्यावर तुला? ये
बघकी डोळे उघडून स्वप्न पडतय म्हण
माझं स्वप्न काय मी गुलाल आणि यामा घेऊन वाजवा लागली सगळ्या कॉलेजवर.
ऑल क्लियर?
एकच ध्यास.
तय रे हुताय. एवढा काय कशाला
एकच ध्यास फक्त पास.
ऑल क्लिअर हुदे रे सगळ कॉलेज रंगऊन टाक
होय.
एक वर्ष चांगलं गेलं की
म काय मग काय पुढच्या वर्षी काय नाही केले चालतय. डायरेक्ट घासायची थर्ड इयर ला. आता घासली तशी थर्ड इयर ला घासायची मग शेवटलापर्यंत
आत्ता सोप असते थड रज नसतेय बाबा.
नाही तस काय नाही. करायच म्हणल्यावर तस एका दिवसात सगळ हूतय. शेवटी शेवटी इंजिनियर आहे आपण.
इंजीनियर.
हम् चालतय मग करतो तुला निवांत.
चालते काय इषय नाय.
हा.
चालते चालते.
ठेवू काय?
हा हा चालते.